हॅलो नमस्कार. कशा मी मी बरं आहे. तुम्ही तुम्ही सांगा? मी पण मी ना तुम्हाला आठवतेच होते की मला ना तुम्हाला कॉल करायचं होतं. आठवण काढत होती मी तुमची
मीच केला का कॉल हो ना आपल्या दोघीला फोन एकाच टायमाला आली स हो का
मला ना तुम्हाला कॉल क कॉल करायच होत पुरणपोळी साठी मला त्याची ना रेसिपी पाहिजे
पुरणपोळी बनवताय का
हो माझा ना माझा मुलगा म्हणतोय की मला पण पुरणपोळी खायची आहे पण मला येत नाही ना बनवता मी मी विचारलं सो हां मी तुम्हालाच कॉल करत होते तर तुम्हीच केलं म्हणा मला सांगा रेसिपी हो
आता तुम्ही आज
नाही आता मी उद्या करणार तुम्ही फक्त मला सांगा ना मग मी मी उद्या बनवीन मग
तुम्ही रायटिंग मध्ये लिहून घ्या वाटलं तर तुम्ही किती लोक आहेत किती लोकांसाठी
आम्ही आमची तर मोठी मोठी फॅमिली आहे जॉंट फॅमलीी आ्ही आहत दहा लोकय आम्ही
हा लोक खकय ह तरी पण मी असे थोडी सांगते तुम्हाला म्हणजे हा पाच लोकांची सांगतेय तर असं तुम्ही ना पुरणासाठी हरभऱ्याची डाळ लागेल
हो
पुरण शिजवण्यासाठी कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ स्वच्छ ेऊन घ्यायची आणि हरभरीेची धाळ ही चांगली धुतली आणि ती घालताना ना दोन ग्लास घालायची पाच लोकांसाठी
दो दोन ग्लास पाणीची खाण्याची की दोन ग्लास डाळ लागते
त्याच्यावर पाणी पण दीड ग्लास पाणी लागेल
अच्छा अच्छा
करून घ्यायची चांगली चांगली वॉश करून घ्यायची डाळ आणि त्याच्यामध्येच आपल्याला आमटी पण करायची ना त्याच्यामुळे ोन हा ती आमटी आणि ते दोन्ही पण लागेल त्याच्यामुळे अ दोन ग्लास पुरण म्हणजे छोटा मोठं नाही पाणी प्यायचा
छोटा ग्लास ज ज्यांनी आपण डाळ घेतली नाच ग्लास पाणी घ्यायचं
हा नाही पाणी घ्या अगर पाणी थोडसं भाताला कसं टाकतो आपण चार बोट वरती ह तसच त्याला डाळीला पण टाकायच त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या म्हणजे पाच चार पाच सुट्ट्या झाल्या पाहिजे पुरण शिजण्यासाठी ाळ शिजवून घ्यायची चांगली बारीकचेवर आणि त्याच्यानंतर मग ते झालं कुकरच्या चार पाचशे टक्के पुन्हा काढायचं आणि त्याच्यातले पूर्णामधलं पाणी पाणी काढायचं बाजूला कुकरच टो पण तसच ठेवायचं आणि ते पाणी सगळं काढून घ्यायच बाजूला ते आमटीसाठीठी वापरायची थोडीशी ाळ पण काढायची त्याच्यात
असग
हा थोडीशी डाळ आणि पाणी ती शिजलेली डाळ आणि पाणी काढून घेतलं बाजूला की पूर्णामध्ये पुन्हा साखर टाकायची आपल्याला
असं साकर आपण गुळ टाक
हा गुळ पण टाकू शकतो गुळ पण टाकू शकतो तुम्हाला जे आवडेल ते
ठीक आहे ठीक आहे
मुलांना तर साखरेचेच आवडतात
हो पण मला ना ते असं ना की आपण साखर त्या ते अल्टरनेट आपण गुळ वापरू
हा हा हा गुळ टाका मग त्याच्यान गु खिसून घ्यायचा आणि तुम्हाला किती गोड प्रमाण आवडते आता आम्ही तर टाकतो तर एक दीड टाकतो दोन ग्लास असेल तर तीन ग्लास
हो ठीक आहे ठीक आहे
जास्त थोडसं असायलाच पाहिजे पुरणपोळी म्हणजे खायचेच आहे त्याच्यामुळे एक टाकून द दोन ग्लास आहे तर तीन ग्लास गुळ टाका तुम्ही खिसून घेऊन गुळ तो
बरं
पुरण शिजू द्यायचं कडाईमध्ये बराच वेळ म्हणजे चांगलं ते मेल्ट होणार गुळ आणि त्याच्यानंतर पुन्हा त पुरणशी झाली लागनार
बरोबर त्याच्यात मग डाळ गुळ शिजल का त्याच्यात ते हे घालू ना दाळ घाल हो ज
नाही नाही आता डाळीतलं पाणी काढून घेतलं की डाळीमध्ये ध्ये गुळ टाकून द्यायचा.
ओके ओके
शिजयला ठेवायचं. आणि दाळण ते दोन्ही मिळून गुळ शिजत राहतो थोडा वेळ तरी पण अर्धा एक तास लागतो त्याला शिजायला सारखं आपल्याला चमचाने हलवत राहावं लागतं त्याला आणि चांगलं थोडस घट सर होत आलं घट्ट व्हायला लागलं कि त्याच्यामध्ये जायफळ आणि इलायची टाकू शकता तुम्ही पूरणामध्ये छान वाटत लागत आणि एक चीमुटभर मीठ टाकायचं ते शिजत आलं की पुन्हा तुमच्याकडे आ समजा पुरणपात्र आहे नाहीतर ती गाळणी असती
हो हो
ती लागते मग ती छान पुरण वाटून घ्यायचं बारीक
अ वाटलं ते ते नसाल तर आपण मिक्सी मध्ये करू शकतो का
करू शकतो पण मिक्सीमध्ये कसं खालच खाली वरच व होत मग ते नाही का एक नवीन मिक्सी निघली आहे कि वरच्या साईडन फ असं हे करून फोल्ड करून लावतात ते
हो हो हो समजलं समजलं
लं तरी होऊन जात ते आणि जा गाळणी वगैरे अस त्या तर मग ते असं गरा गरा होतं थोड त्याच्यामुळे ते चगलं लागंतं अजून मिक्सरमध्येध्ये खूप बारीक होऊन जाई
बरं बरं बर
आणि त्याच्यामध्ये पुन्हा पोळी करण्यासाठी घवाचं पीठ आणि त्याच्यामध्ये जरा मीठ जास्त टाकायचं रे ए टाकतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट पोळीच्या पिठात हा कारन तरच ती पोळी केली होती तयार
बरं ठीक आहे
मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि पीठ ती घ्यायचं ते पण पातळ लागतं कारण पुरण थोडस घट जास्त करुन पाणी त्याला पूरं पीठ जरा पातळच लागत. घ्यायचं पुन्हा एक पेपर आणि एक कपडा व्हाईट कलरचा. तो घेऊन पुरणपोळी लाटुन त्याच्यात भरून घ्यायचं.
अ एकदा सगळी वाटून घ्यायची मग त्याला,
वाटुन घ्यायचं झाल पुरण तयार आहे मग,
हो ठीक आहे ठीक आहे खूप ते सोपं आहे जास्त अवघड नाहीये पण सोप. सोप हाय.
हो आता करायला लागलत ना ते तुम्हाला कळेल. आलू पराठ्याला तुम्ही कसं आलू भरतत.
हो हो हो हो आम्ही बनवतो. मी हे हे हरभरा डाळची मी बनवतो. चपाती पण आ मी ना गोड नाही कधी बनवली ते हा तिखट बनवलेली आहे. पण मी गोड कधी नाही ट्राय केली. आता मी गोड ट्राय कर माझा मुलगा म्हणतेय ना की मला खाय
आता मुलाला कस शाळेमध्ये गेल्यावर तिथं बघितलेलं असतं ना, शाळेमध्ये पण मुलं कारण अ एखाद सण असला की त्या दिवशी तेच बनवलं जातं घरी,
घरी तेच बनतं.
मुलं तेच कारण, कंपल्सरी आमच्या इथे सणाला कोणत्याच सणा असं नाही पुरणपोळी नाही केली. भले एक
हा ते एक नि हा ते रिच्युअल आहे ते इथ स्पेशल हाय ना कि हा, बनवायच तर बनवायचच.
हा मग नाही ते सणाला नाही केलं तर वेगळंच काहीतरी वाटत त्याच्यामुळे पाहिजेच पुरणपोळी पाहिजे देवाला हि आणि ह घरचे ही सगळ्यांनी चांगलं आहे ना कधीतरी थोडस गोड मुलांना पण जात.
हो चांगली गोष्ट आहे.
करून बघा तुम्ही पण,
मी हा, मी अजून सारख तु अजून तुम्ही काय काय बनवता?
ते अजून पावभाजी बनवते. म्हणजे माझं सगळं घरीच असतं मी बाहेरून काही आणत नाही.
ते खूप छान गोष्ट आहे ना की, तुम्ही बाहेरच नाही खात तुम्ही घरचच खाता. ही खूप ना महत्त्वाची पण गोष्ट आहे की, आजकाल ना मुलं सगळं बाहेरच खातात आणि आपलं पोट बिघडून घेतात. कितीतरी मुलं असतात ना ते आजकाल ते चाल जास्तात जास्त ते जं
जंग फुड चालयं मग त्याच्यामुळे जे पण पाहिजे तुम्हाला पावभजी, मिसळ पाव नूडल्स सगळं सगळं मग घरी. घरी बनवायच आपण जेवढं होईल तेवढं आणि मुलांना पण आता सवय लागली. तर बाहेर नको म्हणतात ते गेलं तर ते बाहेरच्या मम्मी घरच्या होतच नाही तू घरीच कर मग
बाहेरच आपल्याला काय माहिती ते कोणता तेल टाकतात ते तेल कसा तेल आहे.
असते भाजीपाला समजा घेत त्याला स्वच्छ तरी केलंय का?
धुतलं कय, धुतलं आपला काय माहिती ते कशी बनवतात.
आणि आता सध्या तर सगळं केमिकलचं भेटतयं. बाहेर बघितलं तर मी आता न्यूज सारखं केमिकलच सगळं दाखवते. दुधात केमिकल आहे. ह्याच्यात केमिकल आहे. हेच्यात केमिकल काय म्हणून बाहेर खाणार आहेत. मुलांना सगळं केमिकलच देतोय ना आपण बाहेरच समजा,
बाहेरच तर कुणाला पण खायला नाही पाहिजे. पण लहान मुलं असतात ना ते खूप जे हट धरतात कि आम्हाला खायचं तर आम्हाला बाहेरच खायचं.
हो ना हो ना आणि तेे ऍडव्हटाईज आहे ते आता ऑनलाईन झालंय क. लगेच घरी आणून देतात ते मुलांना बघून बघून सवय लागली. मुलांना मागायला लागतात मुलं ह आपल्याला कळतंय ते खराब आहे. पण आपण खातोच राहत होते ह्.
चल जाऊ दे मेहनत एकदा खालं तर काय होत नाही.
हा हा नाही पण ठीक आहे ना मग तसं एखाद्या वेळेस तुम्ही जेवायला जा मग ठीक आहे एखाद्या वेळेस पाच. महिन्या मधे जा, तुम्ही महिन्यामध चार चार वेळा जात असताल तर शरीराला कुठ तरी लागणारच ना कारण घरी आता च करायला लागत न आपल्याच खायला लागतं मग आपल्याला समजा चेंज पाहिजे. थोडा चला त्याच्यासाठी आपण जातो. मलाही आता कधी कधी खूप कंटाळा येतो मी म्हणत असते मी सगळ्यांसाठी करते माझ्यासाठी कोण करणार आहे. त्याच्यापेक्षा चला आपण बाहेर जाऊया. आपल्यासाठी नुसतं करायला कोणी करत नाही घरी हा.
ह मी मोमोज घरी बनवले होते. पनीरची मोमो आणि मेना पाच वाजता लागले होते. संध्याकाळचे पाच वाजता मला बनवता बनवता रात्रीचे न नऊ वाजले नऊ साडे नऊ. आणि सगळं सगळ्यांनी खालं जेव्हा मी बसले मला एक पण नाही भेट. मला एवढा राग आला एवढा राग आला मी क नंतर आता मी हेच्या पुढा मी बनवणारच नाही.
हो ना हो ना दिवसभर पाच वाजल्यापासून काम केलं राहिलं पण नाही. आणि ते दिवसभर काम करून थकूनही गेल माणूस.
होर मला हेच वाटलं मला का ह्याचपेक्षा तुम्ही बाहेर जाऊन खाऊन या.
हो ना हो ना त्याच्यामुळे कधीतरी जायला काही हरकत नाही. आपल्यासाठी जायच त्यांच्यासाठी नाही त्यांना आपण करून खाऊ घालतो. थोडस आपल्याला हे असावं त्याच्यामुळे आपण बाहेर जायचं.
बरोबर आहे मुलांना घरी ख खाऊ द्या.
हो कारण आपल्याला त्या टाइम ला भेटतच नाही. समजा गरम गरम काही गोष्टी गरमच खायच्या असततात हा. आईत पण नाही भेटत आपल्याला पुन्हा भाडे घासा हे घास ते घास चालूच राहते काम.
हम्म पूर्ण दिवस हेच काम असतं.
त्यामुळे मग तसं करू शकतो आपण थोडासा. चेंज त्यांना पण आपल्याला पण आपण बाहेर. जाऊ. जरा सेप्टी बघूनच आपली कारण बाहेरही खूप. हो वातावरण खराब आहे आता सगळं केमिकलचच आहे आम. डे पंधरा दिवस झालं दूध नाही भेटते हा. केमिकल्स असल्यामुळे ते बघूनच कळते की इकड काही म्हशी वगैरे दिसत नाहीत दुधच कुठून आणायला लागले हे लोक. त्याच्यामुळे बंदच आहे आमच्या इकडे पंधरा दिवस. झाल आता आणि बर आहे मुलां देण्यापेक्षा तर बर आहे आपण न खालेल हच.
बर
हम्म बघा बघू पुरणपोळी करून. हा हो चालेल मग कळवा मला. हो हो ठिक
धन्यवाद.
हो धन्यवाद!